हॅलो आवाज येतोय ना?
हा येतोय की
हा हा ठीक हाय. आणि काय?
काय नाही निवांत?
तुमच्याकडे पाऊस वगैरे काय?
पाऊस वगैरे काहीही नाही आठ दिवस झालं कडक उन्हाळा.
उन पडल होय.
मग तुम्ही अ तुम्हाला एक रेसिपी विचारू, तुम्ही मला त्याची माहिती सांगाल?
हो हो सांगते.
हा.
येत असेल तर सांगते कोणती हाय आता रेसिपी?
तेच झालंय सगळं हेची नॉन व्हेज बिर्याणी दम बिर्याणी कशी करताय?
हा करते की, मला आमच्यात म्हणजे मीच करते आता. सध्या खूप आवडते सगळ्यांना सांगू बिर्याणीचा राईस
हा हा येतोय येतोय बोला.
हम चिकन किती म्हणजे? प्रमाणात आपल्याला हव असेल तेवढं घ्यायचं. केव्हा. म्हणजे आमच्यात जास्त बगे बिर्याणीतले, चिकन खात नाहीत म्हणून मी थोडंच घेते.
हा हा.
पाहिजे तेवढं घ्यायचं, त्याला मॅरिनेट वगैरे करून ठेवायचे एक पंधरा वीस मिनटे किंवा अर्धा तास तेच्यात. दही, तिखट, पुदीना चिरून तळलेला कांदा. आणि अ बाकीच कोथंबीर वगैरे घालायचं. मसाले घालायचे. बिर्याणी मसाला. अ लाल तिखट म्हणजे मिरची पावडर ती वगैरे घालून सेट करून ठेवायचं मीठ, हळद, हिंग वगैरे घालून. ऐक अर्धा तास बिर्याणी तांदूळ कमीत कमी एक दहा पंधरा मिनट भिजवून ठेवायचं. जे लांबड असतात ते भिजून ठेवाय चहा हा नंतर तळे कांदा तळायचा दमुन. बिर्याणी साठी पुदीना बारीक चिरून ठेवायचा थोडा कोथंबीर. म काजू तळले कांदे कांद्याबरोबर काजू पण तळून ठेवायचे. हाफ हाफ असं अर्धे अर्धे.
हा
अ त्याच्यानंतर पहिला राईस फोडणी टाक टकायचा त्याच्यामध्ये अ शाही जिरा तमालपत्री आपले मसाल्यातले मसाले जे आहेत खडे मसाले. हा ते टाकायचे जे आवडतील ते थोडस बडीशेप टाकायचा. आणि थोडसच पाणी म्हणजे एक एक किलो राईस असेल तर कुकरमध्येच करते मी. किंवा पात्याल्यात जरी केलं तरी चालते. पातेलात जरी केला तर तो वाफवुन घ्यायला लागतो थोड्या वेळाने. म्हणजे कुकरमध्ये केला तर एक शिप्टीमध्येच बंद करायचं थोडसं पाणी घालायचं एक इंच वरती येयील उकळी आल्यानंतर. त्याच्यात थोडस अम्म बडीशेप. टाकायचं चवीला लागते. आणि मीठ टाकायचं चवीनुसार. आणि म्हणजे फडफडीत व्हायला पाहिजे राईस असा. एकदम असा गीच्च व्हायला नकोय. ह्याच्यानुसार म्हणजे आपल्याला जस जमतय तशा पद्धतीनं करायचं. म्हणजे आवडीनुसार गिच्च पाहिजे असेल. किंवा फडफडीत पाहिजे असेल. एकच शेफ्टी देऊन दिल्यानंतर किंवा. थोडस बारीक करून ठेवल्यानंतर एक दहा पंधरा मिनिटात बंद केलं तरी पण चालतय. नंतर तो वाफवुन घेतलेला भात किंवा म्हणजे जो राईस असेल. तो आपण केलेला बिर्या म्हणजे एका मोठ्या पातलात घेऊन त्याला दम मी लावते. एक एक जण कसं करतात त्यातच शिजायला टाकतात राईस. आणि त्याच्यानंतर तो राईस पातेलात ताटात टाकतात. असं मी करत नाही. शिजवून घेते दोन्ही पण. चिकन पण मॅरिनेट केलेलं असते ते परत कांदा टोमॅटो घालून. गरम मसाला आपण चिकन ला करतो खोबऱ्याचा.
हा
चिकन लसूण वगैरे घालून खोबऱ्याचा मसाला कर त तो चमचा भर आणि कांदा टोमॅटो एक दोन कांदे एक टोमॅटो घालून अ बॅल लहान कुकरला ह एक शिट्टी दोन शिट्टया देते त्याच्यात. म्हणजे तिखट मीठ घालून आणि नंतर राईस त्या पातेलात घेऊन खाली तूप लावते सगळ्याला. त्याच्यात राईस घालून तळलेला कांदा, कोथंबीर, पुदिना हे सगळं लावून त्याच्यावर चिकनची पीस टाकते ग्रेव्ही. मी चिकनचे पीस. म्हणजे ग्रेव्ही केलेली असते. आपण तेने पीस टाकते. त्याच्यावर परत भात. परत सेम प्रोसेस करून वरती पूर्ण भात आलेला असतोय त्याच्यावरती. तळलेला कांदा आणि अ हे टाकते. काजू टाकून पूर्ण ते सेट करायला ठेवायचं. तयार करून झाल्यानंतर. अ त तव्यावरती ठेवते मी ते पातेल आहे आहे असं. अ म्हणजे गरम व्हायला पूर्ण आणि ते दम लावलेला असते ते. होण्या त्याच्यात थोडस वरती पाणी टाकून किंवा तूप टाकून. अ आपला खाईचा कलर असतोय तो थोडा थोडासा टाकायचा.
हा.
म्हणजे. परत खाताना आपल्याला ते अज असच बिर्याणी सारखे. टेस्ट येत्या बिर्याणी मसा वगैरे हच्यात टाून ठेवा म करतय त्याच्यात. आणि एक दहा ते पंधरा मिनिटात परत तो गॅसवररती. कुकर तव्यावरती ठेवायच म्हणजे पूर्ण पातेलं पण गरम होत. आणि ते सेट होते पूर्ण. चिकन आणि ते भ राईस केलेला असत तो. परत ते गरम झाल्यानंतर खायला घ्यायचं मस्तच लागतय. करून बघा नॉन व्हेज जर घरातले खात असतील तर मस्त होतय राईस. हा आदगोदर खात नव्हते पण लग्नाच्या आधी अ घरातली म्हणजे माहेरची म्हणाय लागली सासरी गेल्यावर खायला पा पाहिजे मग तेव्हापासून जरा जरा सुरुवात केलीती पण आता खायलागलोय. थोड चिकनच खाते बाकी मट मटन वगैरे नाही आवडत अंडी चिकन खाते.
मटन नाय.
तुम्ही खे केलाय काय बिर्याणी. हॅलो.
हा
हा.
हॅलो.
हा आवाज आत्ता या लागलाय तुमचा आवाज येत नव्हता.
तीन वेळा आम्हाला पण लागतय तीन वेळा आठवड्यात न.
तीन वेळा ह
होय आम्ही म्हणजे जास्त प्रमाणात नॉनव्हेजच खातोय.
हा. तीन वेळा नाही उष्णतेचं प्रमाण आमच्या इकडे भरपूर म्हणजे. उष्णता आल्यामुळं कमी केले आता अगोदर होत सारखं. आमचा हॉटेल होतं त्यामुळे होतं बऱ्यापैकी. त्यारखं असायचं त्या मा आता आता बंद केले म्हणजे दुसऱ्या ठिकाणी ओपन करायचं आहे त्यामुळं बंद केलंय. थोडे दिवस ते आचार्य वगैरे गावी गेले ना त्यांच्या त्यामुळ थोडे दिवस. बंद कर
आता आणि मग हॉटेल चालू केल्यावर आणि चालूून होणार.
हा नाही तसं नाही आता ह पण ते देवाच वगैरे चालूय त्या त्यामुळं आठवड्यातन एकदा किंवा पंधरा दिवसातन एकदा असच चालू आहे ते.
शे काय ते उपवास करताय काय.
म्हणजे बऱ्यापैकी उपवासच असत्यात घरात सोमवार गुरुवार आणि हे शनिवार असतोय रविवारी तर खातच नाही.
तसं नाही मग काय तर असं म्हणजे अ सोळा सोमवार
नाही नाही स्वामी समर्थ नाही स्वामी समर्थांचं हे आहे. फटो वगैरे तिचे रोज करतात सगळेच ह्या आणि त्यामुळं आता जरा कमी केलं ते प्रमाण आणि व्हेज मध्ये जास्त चालू आहे.
आमच्या पण बहिणी जे जास्त देवातच हाय दोघी पण म्हणजे आम्ही तिघी जनी आहो.
हा
त्या दोघी फक्त म्हणजे अ नुसतं देव.
हा हा
मटन वगैरे काही खात नाहीत नॉन व्हेज आणि मी एकटीच आहे नॉनव्हेज फक्त सोमवार, गुरुवार खात नाही.
अ आ तेच की गुरुवारी खातच नाहीत मग परत ते हे एकादशी त्या पंधरावड्याची मग ते पंधरावड्याची एकादशी करतात ना आमच्यात मग ते राहिलं परत रविवारी कुलदैवतचा वार आहे त्यामुळं ते नाही खात. शनिवारी असतोय मिस्टरांचा त्यामुळं ते नाही खात. म्हणजे खातच नाही घरात आणतच नाही मंगळवार, बुधवार या वारी आणायच किंवा शुक्रवारी.
खरं शु म्हणजे शुक्रवार आणलं तर शनिवार डऊ दुसऱ्या वेळेला
शनिवारी नाही खात स सु शुक्रवारी सकाळी आणायचं. सकाळ संध्याकाळ खायचं ह अस जे जेवढे लिमिटेडच आणतय मग तेवढं मग बाकीची ननंद वगैरे तेन आल्यावर मग ती बाकीजी आलेली असतात ती खातात मग आम घरातले कोण खात नाही राहिलेलं असतंय ते तरी संध्या काय आणलं तरी दुसऱ्या दिवशी त्यांची मुलं ती खातात.
हा म्हणजे तुम्ही एकाच टायमाला.
हा एक दोन म्हणजे शुक्रवार सकाळी आणलं की सकाळ, संध्याकाळ खाते की
हां हां
शनिवारी उपवास असतोय त्यामुळ म आम्ही खात नाही बाकीची. कोण खाणारे असत्यात ते मग तेवढे खातात बाकीचे पाहुणे वगैरे आले
ते कसं मटण खाल्ल्यासारखं वाट म्हणून दोन वेळ
हं दोन वेळा पण ते पचत नाही ना हं पचत नाही ते तरी पण ते खायला राहिलेलं असतय म्हणून खायला लागतय खरं पचत नसतंय ना ते पण
आम्हा आम्ही खातोय सारखे
काय प्रॉब्लेम नाही. आमचं म्हणजे सवय झाल्या व सारखी सारखी आणि जी कोणत्या आम्ही मी सहसा कधी करत नाही आमच मिस्टर करतात. म्हणजे जाइ होय नॉनव्हेज असेल त्यावेळी तेच करत्यात फक्त चपाती, भात आम्हीच कर मी करतोय राईस असला तर मग त्यांच्याकडचं फक्त चपाती माझ्याकड
हां हां तेच की, म चां म्हणजे कसं दमवाले करतात काय कसे करतात डायरेक्ट
डायरेक्ट पण करत्यात आणि दमवाली पण करत्यात.
हा हा
आपण मी तिकडे जायते आहे ना म्हणजे करा म्हणजे तेच करत्यात. म्हणजे करतोय मी कधी कधी म्हणजे राईस करत नाही म्हणजे बिर्याणी करत नाही मी
हं हं
डिस्कस करत्यात म्हणजे कसं त्यास्नी गं म्हणजे का नॉनव्हेज आलं की की आम्ही म्हणतो की करा तुम्ही तुमच्या हातचं चांगलं लागतं. ते थोडी बाजू काढायला लागतीय
हां हां भारी आहे. आम्हाला म आमच्यात मला लाचं करायलाचं लागते. बिर्याणी असली की
म्हणजे कधी कधी कामा ला आलं की कामावर नसलत की करत्यात, काम असलत कि म नाही.
चालतय की अंड्याची पण असच